हा काय करताय हॅलो
काय नाही आहे ना तुम्ही
ह हा होय आ आवरला आता चहा वगैरे झाला तुमचा चहा झाला
चालू आहे अजून नाही झाला, आता होणार.
हा हा आज काय सुट्टी काय नाही आवरायचं आता जेवण हा ह घरीच असते का जॉबला जातंय
नाही घरीच असते
हा हा
हम्म
काय आणि तुम्हाला आवड वगैरे काय
आवड आहे की असं बाहेर दे येन फिरायला आवडतंय
हा हा मग दिसायला साधी सटर्डे संडे वगैरे फिरायला जातय का तसं
असं सारखं नाही कधीतरी कधीतरी जायचं फिरायला हम्म तुम्हाला आवडते का नाही?
ट्रॅफिक त्यामुळे पण जरा हे होते ना फिरायला गेलंकी
फि गरमी ते जास्त आहे, फिराया त्याच्या मुळे कंटाळ येत बाहेर पण जायला त
हा हा पण आवड आहे पण आवड पण आहे निकलताय आपण येत
हो उन्हाळा पण जास्त आहे गरमी वाढली जास्त
हा हा हा आता पुन्हा एप्रिल मे ऊन्हाळाच होते आणि सुट्टीच हाफ त्यामुळे गर्दी पण होतेच सगळी फिरायला वगैरे जातात ना
होय
त्यामुळे
हा तुम्हाला आवडते का नाही?
पुण्यात कुठ, कुठल्या ठिकाणी गेलाय?
अ तुळशी बाग दगडू शेट गणपती शनिवार वाडा
खास काय म्हणजे बघायला वैगरे काय वेगळकाय काय आहे
दगडू शेेट गणपती शनिवारवाडा ते दोन
हा हा आणि दगडूशेठ गणपती जवळ तिथून काय काय आहे म्हणजे रोड लांब आहे का जरा थोडं
ला थोडं चालत जाव लागतंय म्हणजे गाडी नसेल तर चाल तजावं लागतय
हा हा पण बघायला वगैरे छान असेल
हा बघायला ते छान आहे
हम्म हम्म दर्शन द दर्शनला खुप गर्दी
हा अ दगडू शेटला गर्दी असते म्हणजे दगडी शे दगडूशेटला गर्दी असते दररोजचं हॅलो!
हा
हॅलो!
हा हा पण दर्शन रांगेत पण घे
ऐकायला येतय काय?
हो येतेय बोला की
हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय?
हॅलो! हा याय लागलाय...
हॅलो!...... आवाज येतोय का?
हा याय लागला की, बोला
हा, हा...... बाकी काय चाललंय?
काय, निवांत तिथं मग तुळशी बागेत वगैरे खरेदी?
खरेदी, कपडे वगैरे, ज्वेलरी... तेन लय भरपूर... पूर गर्दी असते. तुळशी बागेत, जास्त करून तुळशी बागेतच जास्त जातात...
हा, ते रेट वगैरे कमी असतील ना, त्यामुळे?
आ, सेल वगैरे लागतात तिथं...
हा हा हा...
हं
एक तिथं म्हणजे भरपूरच अस आपल्याला घेण्यासारखं पण असेल...
हा.. होलसेल वगैरे भेटतं ना सगळं? म्हणजे नवीन भरपूर सगळं भेटतंय, जास्त करून...
ज्वेलरी, ड्रेस.....
ड्रेस वगैरे सगळं बांगड्या वगैरे, कानातले हा, फेमसाय ते लेडीजसाठी
हा हा, लेडीज ना काय खरेदी करायला आवडतंयच
आवडतय, भरपूर आवडतय, हे घेऊ काय, ते घेऊ
होय, पण लिमिटेशन पण असतात ना? ते घेऊ... होय, करू... आपल्याला आवडतंय, पण थोडं हे पण होतंय, पण प्रोडक्... क, वगैरे चांगला असतात का? तिथं असं घेण्यासारखं असं?
होय, चांगले असतात, क्वालिटी पण चांगली असते. क्वालिटी वगैरे, हा आपण घेईल तसं असतंय, सेलचं पण अस तात
हा, हा
हं
कुठलं काय घ्यायचं, ते आपण हे करायचं, पण गर्दी पण ढिग असेल, त्यामुळे चॉईस करायला पण जरा हे होत असेल ना? हं हं चॉइस करता
गर्दी अशी लय भरपूर अशी, म्हणजे उभं उभा राहायला जागा नसते, एवढी गर्दी असते तिकडं, भर...
हा पण चॉईस करायला पण, आपण मग जरा हे होतंय
हो गर्दी जास्त होते हा ते गर्दीतच ठिकाण आहे जास्त करण
हा, हा... प्रोडक्ट वगैरे मग चांगलं असतं का खरं?
हो, चांगलं असतय की, क्वालिटी पण असतय, क्वांटिटी पण असते.
हा हा
आपण घेईल, त्यांच्यावर असतं, हा कमी रेट असत. रेट म्हणजे आपण घेई तसं असत,....... हा आणि सेल मध्ये पण लागलेले असतं दोनशे अडीचशे असं असत.
आणि काय?
टॉप वगैरे भेटतात. अजून आहे की इकड पुण्यात भरपूर ठिकाण आहे. प्रति शिंदे वगैरे आहे तिकडे साईबाबांच.
फिरायला आवडते असं दुसऱ्या ठिकाणी.
असं बिचला वगैरे जाऊन आलो पाण्यात खेळा
हा हा होय बीच पण कसं आता पाणी असलं की जरा बरं वाटतंय ना उन्हामुळे वगैरे जेवढं थंड असेल तेवढं जरा बरं वाटते. बीच वर वगैरे तिथं पण छान हा फोटोशूट वगैरे किंवा अस करायला ते पॉईंट चांगले आहेत बीच वगैरे.
हा ते फिरायला वगैरे कधीतरी जायला चांगलंय. हा आ उन्हाळ्यात वगैरे बरं आहे ते.
हम्म हम्म
आणि महिलांना कुठे जायला भेटते बाहेर कुठेतरी कधीच अस कधीतरी
त फॉमिली ट्रिप वैगेरे निघाली तरच की, त महिलांच काय रेग्युलर आपल आहेच घरातलं करा, जॉब करा सगळं आहेच, ते रुटीन चेंज म्हणून थोडंसं काहीतरी फिरायला वगैरे जायचं जरा हा त्यामुळं. हम्म हम्म नाहीतर रोज तेच तेच रुटीन चालू असतय त्यातून थोडासा विरंगुळा म्हणून आपली आवड सगळ्यांनाच फिरायला आवडतंय.
हा
पण ते आवड जपली पण पाहिजे जायला पाहिजे आवडीनं.
हो
एक एक जण कंटाळा पण करतात फिरायला जायचा.
होय आता ते उन्हामुळे तेन बाहेर पडायला नको वाटते.
हा पण जास्त फिरायला पण पाहिजे ना फिरल्याशिवाय पण कुठला भाग आहे काय म्हणजे त्या त्या भागाविषयी माहिती कळते आपल्याला फिरल्यामुंळ फिरत राहायचं, जेवढा वेळ मिळेल तेव्हा फिरत राहायचं.
होय त्यांच्यामुळे जरा समजतय काय काय आहे बाहेर काय ना
हा कुठल्या भागात कुठं काय हाय? कुठल्या ठिकाण हाय? त्या ठिकाणाची माहिती जे त्याचा इतिहास काय हाय काय? ते सगळं आपण जाणून घेत घेता येते ना कुठलं हे आहे काय?
हो
काय त्या ठिकाणच प्रसिद्ध आहे? काय म्हणजे खायला वेगळं काय मिळतंय? खायचं वेगळ्या पदार्थाचं नाव का य असं प्रत्येक भागात कस वेगवेगळे पदार्थ असतात. वेगळ तिथलं कल्चर वगैरे असते सगळं.
हम्म हम्म
त्यांची संस्कृती वेगळी, बोलणी भाषा हे सगळं त्यातून कळतं ना आपल्याला कुठ नाही आपला वेळ पणं तेवडा एन्जॉय पण होतोय. दोन्ही पण. सगळं होतेय. हा हा.
हां.
म आणि काय? पर्यटन स्थळं वगरे आणि कुठली? ज्या आमाला पण असं जाता येईल ना कधी तर असं. तुमचा अनुभव वगरे कायए? शेअर करा असं.
कोल्हापूर वगेरे आहे. कोल्हापूरला अंबाबाई, ज्योतिबा ते ने असं भर पून तिकडे पणआय. ते पण पर्यटन स्थळे खूप चांगलीय. म्हणजे जोतिबा मंदिर, ते. अंबाबाई, अ तिकडं रंकाळा हाय रंकाळा जो
हं हं, ते पण बघायला छान असेल तिकडलं पण.
हं पाय रंकाळ्याला पाण्याचं तल्लावा सारखं आहे तिथं. बोटिंग वगैरे करता येते तिथे हा, रंकाळायला.
हम्म, त्यामुळे टिंग मध्ये वगैरे सगळ्यांना छान वाट असं राईड, बॉटिंग राईड ते. तेच की मग ज्योतिब्बाचं कुटं हिकडं येते का? कोल्हापूरमध्ये?
हा, कोल्हापूर.
हा हा, आणि आंबाबाई दर्शन. ते देवदर्शन पण होतेय आणि, आपलं हे पण होतंय. हं, एन्जॉय पण होऊ शकतोय रंकाळा वगरे. हम्म, वेगळं खाण्याचा टेस्ट पण आपण म्हणजे, हे करू शकतोय ना?
हो कोल्हापूरचंअ तांबडा पांढरा र प्रसिद्ध आहे ना.
हा, जेवणामध्ये का? व्हेज, नॉन व्हेज मध्ये.
नॉनव्हेज ल
हा हा हा.
हाआ..
ह, ही खाद्य संस्कृती वेगवेगळीच असते प्रत्येक ठिकाणी. प्रत्येकेची, चव पण वेगवेगळी लागते ना वेद त्यान तिकडले वेगळं असणार. आपल्या बागातलं वेगळं. तुमच्या बागातलं वेगळं, प्रत्येक बागातलं वेगवेगळं असते ना.
हाआ
प्रत्येक वेळी आपण हे करत राहायचं, सर्च करत राहायचं की को त काय हाय काय कुटलं ठिकाण हे हाय? तिकडं जात राहायचं.
होय.
हे करत, हां त्यातूनच वेळ मिळतं प्रत्येक म ठिकाण आपण बघायला भेटतंय. तिथलं पण वेगवेगळं काय ते आपल्याला कळतंय कळतय. हां तेच की.
हां.
आनी काय? कोल्हापूरमधे कुटलं? अंबाबाई कुटं आलं म्हंटला?
अ तिथंच ज्योतिबा मंदिरच्याच तिथं जवळपासय.
जवळपास ए का? हां हां.
हा
बघायला पाहिजे म, बघू एक सर्च करून बघ ते कुठलं ठिकाण कुठं आहे, काय वगैरे आणि
कुठं गेलाय?
आणि असं जातोय आम्ही पण फिरायला वगैरे इकडं अ इकड गे अ ह्या भागात गेलेलो मुंबई व वगैरे तिकड, हम्म
हा
जास्त एवढं, काही होत नाही फिरण्याच सोड सुट्टीच बघून जायच, कुठेतरी फिरायला हो, हा.
आता मुलांना सुट्टी पडल्यानंतरच की.
हा नाही अजून आता प अजून एप्रिल मे ला सुट्टी पडत्यात ना त्या नंतर बघायच.
हा, हा
ओके, बाय.
बाय बाय